हॅलो हा ताई बोला
येतोय आवाज
हा हा येतोय माझा येतो का
हो हो येतो येतो
हा बोला
कशा आहात
हॅलो
हा कस आात म्हटलं
मी आहे छान तुम्ही कशा आहात
आम्ही पण मस्त आहे आजचा विषय काय घ्यायचा आपण
विषय आज की फॅमिली फूड ट्रॅवल
बरोबर बोला ना बोला ना तु
फॅमिली कशी आहे मग तुमची
आमची जॉईंट फॅमिली आहे मी मुलगी वासतू सास्रे आम्ही सर्वजण सोबत असतो
अच्छा मग किती जण आहात तरी जॉईंट म
अ सासू सासरीे आम्ही दोघा आणि एक मुलगी आहे मला
अच्छा मला वाटलं म्हणजे माझी माहेरची पण जॉईंट फॅमिली आहे ना तर आम्ही दहा दहा जण एकत्र होतो म्हणजे काका काकू वगैरे सगळे मग सुट्टीला एक
ह सुट्टीला एकत्र आल्यावर खूप मजा येते. े जॉईंट फॅमिली मध्ये. बघा येते ना ती असं सिंगल फॅमिली किंवा आपले, आपलेच फक्त दोन- तीन जण राहतो आपण ते कसं असतं.
हो. बाकी कुठे राहता मग तुम्ही?
आम्ही नाशिकलाच असतो. तुम्ही?
अच्छा. मी पुण्याला वागोली.
हा ह. ब नाशिकला बघण्या सारख, अ पंचवटीचा जो एरिया आहे तिथे अ पूर्ण आता जे देव वगैरे आहेत ना सगळे, पंच्यावटी मध्येच आहेत. बघण्यासारखं खूप छान आहे तिथं स्पेशल जर म्हटलं, तर आपण गंगेवर. जातो बघा.
हा हा.
अ गंगेवर आहे बघण्यासारखं तिथं बरंच मंदिर आहे. आता एक म्हणजे असं एकही दिवस येणार सकाळी
आवाज आहे ना तुमचा ब्रेक होतोय. असं ब्रेक झाल्यासारखा येतोय, आवाज, थोडासा.
आवाज झालं
एक मिनिट हं इकडून चेक करते मी. आहे माझं, नेट कनेक्शन तर व्यवस् तुमचा आहे का व्यवस्थित?
ते
हा, आता येतोय. हा. आता, येतोय- येतोय.
हा म्हटलं, रामकुंड जे आहे ना, रामकुंड आहे ना, रामकुंड बघण्यासाठी त्याच्यानंतर तिथ अ गोदावरी माई जे आहे. ते पण चांगलंय बघण्यासारखं. अ महादेवाचं मं कपालेश्वर महादेव म्हणून आहे तित तर खूप मोटी रोजचीच गंगेची आरती असते, पण मग कपाले आरती दर सोमवारी खूप मोटी असते पाहाटे पासून दर्शनाच्या लागलेल्या रांगा भरपूर हे असत तिथं. चांदीचा गणपती हाय. अ त्याच्यानंतर नाशिकमध्ये सोमेश्वर आहे. अ गणपती आहे खूप आहे
हो ना, तुम्हाला फिरायला आवडत का? जास्त.
मला ना, म्हणजे आवडायचं कस हाय घरात येऊन घरातले सग काम करावी लागतात नाइ का? त्याच्यामुळे फिरण्याचा काही सगळा मूड जातो, आणि फिरून आल्यानंतर एकदम अस घरी आल्या- आल्या रिलॅक्स राहिलं ना, मग काही वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात माझे ट्युशन्स असतात. त्याच्या त माझा फिरण्याचा आणि ट्युशनचा टाइम जवळपास एखाद्या वेळेस सारखाच होऊन जातो. कधीतरी जातो आम्ही, सुट्टी वगैरे अस
हा, आ सुट्टी दिवशी वेगेरे तेवढंच थोडंच चेंज होत मला पण. पण तुमच्या सारकच होत की ते घरी आ आले ना सगळं करायचं, नको वाटतं मग. मग कधी कधी आम्ही दोक हा तसं होतं. आम्ही दोगीच तसेल तर मग काय बाहेर काइतरी खाऊन येता येत असं म्हणजे घरी काय गरज नाई पण ते सासू सासरे वैगेरे सोबत असतील ना तर मग त्यांना कस बाहेरच नाही चालत जास्त मते
नाई नाई चाळीच हा आणि आपण जर आ सगळेजण आपण आपली छोटी फॅमिली असली तर म आपण बाहेर पण ऍडजस्ट करून खाऊन येतो तस ते म्हातारी माणसं असल्यामुळे त्यांचं कसं होतं त्यांच खाण्याच सगळं येऊन आपण जर तिथे अ काही घेतलं अ आता भाजी नाही घेतली आपण कस ग्रेवी वगैरे मदेच ते करून गेतो त्याच्या मग या तिसऱ्या मेनेजमेंट खप मग ख्यायला जावं लागत
हा हो कारण का आलं ना खूप अस नको नको सक होत कुठून पण फिरून आल्यानंतर घरात जेवण बनवायचं मणजे बाकी तुम्ही आणि कुटे फिरला मग म्हणजे असं नाशिक सोडून म्हणजे छान असं प्लेस बघण्यासारक
नाई आमी अजून तर काय जास्त लाब गेलो नाइ इकडे सप्तशृंगी गडावर गेलोय
अच्छा मग सासू सासरे काय कर म्हणजे घरीच असतत
हा ते घरीच असतात सासरे जातात माझे सासूबाई असतात घरी
अच्छा आणि तुमी काय जॉब करता
हा आमच सी एस सी सेंटरय आणि तिथेच क्लासेस पणये
अच्छा मी पण आता म्हणजे थोड मी बघितलंय तस शिर्डी परत हे त्र्यंबकेश्वर बगीतलं लहान असतान औरंगाबाद ते अजिंटा वेरूळलेणी ना ते
ह मी पण पाहिलेले ते वेरूळच्या लेणी आमचे ते गुरु होते ना गेली महाराजांच्या गु पौर्णिमेला जायचो आम्ही दरवर्षी पण लग्नानंतर नाही येल मी कधी ह
मग ते अजिंठा वेरले मला खूप म्हणजे छान वाट पर तरत आम्ही एकदा असे फॅमिली म्हणजे मेंबर्स मिळून आम्ही बेंगलोरला टिरपप काढली होती मग तिथं पण खूप छान छान पॉइंट आहेत इस्कॉन टेमपल म्हणजे असं राधाकृष्ण कृष्णाचं मंदिर आहे
अ
म् खूप म्हणजे आणि एक म्हैसूर पॅलेस म्हणून आहे असं त्यामध्ये असे सोने द तुम्हाला कधी फिराय असेल बेंगलोर
फॅमिलीच आहे का तुमची
पण हो पण आ सध्या असं आहे की सासू सासरे गावी असतात मग माझे मिस्टर आणि मी तेे पुण्यात असतो आता त्यांच तिकड जॉब म्हणजे बघण्याचा प्रयत्न चालू आहे बघूया आता तिकडे लागले की मग का मी युनिव्हर्सिटीमध्ये इथं जात मी तर युनिव्हर्सिटीमध्ये जात होते कॉम्प्युटरवर वर्क होत माझं
हा हा
पण मग आता थोडस कस हेनी पण म्हणजे तिकड बघताय त्यामुळे थोडस रेस्ट घेते म्हणजे घरातूनच काय असेल ते बघ म्हंटले हे नाही तर घरातून बघते आता मग काय असेल तर काम
ना जॉब वर्क फ्रॉम
हा हो पण आता थोडंस ते प्रेग्नेन्सी प्लॅनिंग थोडं घरीच म्हणजे आहे थोडे दिवस म त्यानंतर बघायचं हा फस्ट हा हा फर्स्ट बेबीच
नाही मग थोडंस रेस्ट वगैरे गरजेचं आहे आमचं पण पोहचत ते पण मध्ये एकच एक ते आता जुनियरला जाते
हो अरे वा हम्म त्यास मुला बाळांच्यातून थोडस रिकाम झालं ना मग म्हणजे काय पण बघता येत ना बाहेर जाऊन करून
नाही नाही उलट जोपर्यंत आपण सिंगल असतो ना तोपर्यंत सगळं काही करू शकतो
हा ना हा असं असेल मे बी हा ते पण आहे छोट बाळाला ठेऊून पण नाही जाऊ शकत आपण
का
ते
बग हे चांगलं
हा आणि कस माझे म्हणजे सासू सासरे येऊन जाऊन असतात तथं पण त्यांना पण इतकं नाही होत काम म्हणजे घरकाम वगैरे मग असं घरच सगळ बघून म्हणजे थोडस हेिक होतं बाहेर पण घरचं पण सगळं आणि कसं आपल्याला म्हणजे पुढे होऊन सगळं बघावं लागतं ना त्यात कस त्यांना पण काहीच होत नाही मग त्यामुळं कसं थोडंसं म्हटलं हद्या रेस्टच घेऊ आपण हा ना आडश
हा हा मग नाही होत गावाकडच लोकां शेतात का
हा
ते इकडे आल्यावर मग त्यांच्या जीवावर येत
हो त तिकडे करतात ते पण म्हणजे तिकडे अगदी म्हणजे जेम
हो मग हे होत की म्हणजे सगळं लोड थोडस मदत होणा तरी झाली तर बरं पडत ना काहीतरी दुसरं करायचं म्हणजे पण सगळं एकट्यावरतीच म्हटल्यावरती थोड हे होत पण काय करायचं करायला तर पाहिजे मग निम मध्ये मध्ये आम माझ कसं म्हणजे कॉम्प्युटरमध्येध्ये झालं ना शिक्षण तर बघत होते घरातून पण
हा काय झाललंय
आय टी आय टी फील्डमध्ये इंजिनिअरिंग झालंय
अरे वा मायतीला आता भरपूर सोप असतात
हो पण ते कस माहिित आहे का थोडस त्याला म्हणजे शांत वातावरण आणि डाम द्या लातोडंगसाठी कोडिंग असते त्यात हा मग ते कस ह हा पण सनवार आले म्हणा झालं तर ते घरच म्हणजेट खरच पडल्या म्ह आमला थोडस म्हणजे असं थोडं दुसरं काहीतरी बघायचं असं होत कारण कस त्या फील्ड मधे कस जास्त जेवढे पैसे देतात तेवढे काम पण खूप डोकं लावून शांततेन करण्यासारखं पास्तव
अ ठीक आहे तई पुन्हा कॉल करू आपण करा मला तुम्ही कॉल थोड्या वेळ काय झालंय आपलं धन्यवाद